हॅलो हा लागला कॉल आत
मी मगापासून मगापासून लावालतो तो बघ लागला नही माझा कॉल परत वेस्ट केेलाय
माझा पण एक दोन कॉल गेला अगं वाया दीदी लावलेला
तर दोन कॉलवर
ते असं लावतन ते आधी चे कॉलच ते दाखवाय लागलंय तिथं
हा तेच तर त्यामुळ दोन कॉल वाया गेलं सुरू ठेवाव कर ते ऑप्शनच नई ये रद्द करा वगैरे काय तिथं
म्हणून तर मी काय करतोय तिथलं कम्प्लीट अस पुढं ते कन्फर्म करा म्हणून सांगतेय ना. ते झाल्यावर तिथे करतोय म्हणा तर तिथे पेन्सिल असते ना.
हम्म.
त्याला हे करायचं क्लिक करायचं मग नंतर ते क हाय तो नंबर तो अ डिलिट मारायचान परत एकदा हाय तो नंब म्हणजे आपण जो लावणार हाय तो नंबर हे डायल कराय
कसं करायचं म्हटलं.
जी पेन्सिल पेन्सिल असते ना ग.
अ-हा.
तिथं क्लिक करायचं.
तिथंच ग क्लिक केल्यानंतरच सुरू ठेवा कॉल करायला तर कॉल झाला आहे अ सुरु ठेवा असं याय लागलं ते
कामे बी बघाईल पाहिजे मग.
अ-ह माझ डोळं सुजल्यात सगळं मध्ये झाल तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर सारखं तसं झालं.
आ.. दाखवून येशील का नाही मग.
आत्ताच झालेये डोळ्यात आई ग अ
म्हणजे तर आता डोळ चरचरायला लागलं मला रात्रभर झोप नाही.
ते झालं नाही त्या टी शर्ट वर काय करायल अस ते झालं का नाही.
अजून अ म्हणजे पु झालेय माझं. पूर्ण ते झाले झाले पूर्ण. दुसरं करा लागलं.
एक टी शर्ट झाला होय.
होय झाला झाला.
पूर्ण झाला?
हाव.
फोटो पाठव बघते मी नंतर.
आ-हा चालतय चालतय तेच आता करत बस झालंय ते एक ते एक शर्ट झालाय दुसरा शर्ट करत बसलोय आता.
ते काय एका दिवसात होतय तो तो ते काय एवढी डिझाईन काय एवढी हार्ड नईये सोड.
वा आ
आता हे ही तेवढी हार्ड होती तरी दोन दिवसात झालंच की पूर्ण.
होय.
ब
हे जरा असं बारीक होत ना ते जरा असं मोठं मोठं आहे.
हा त्यामुळे ते लगेच होलाली. हा आताात काय लईे हे पण नाहीे.
गोवा
ब
मग काय ऍडमिशन करायला जाणार आहेस का नाही कॉलेज वर?
बघू का आता दिदी काय बण त्या बगणार आणि झाडं तिला घेऊनच जायचं.
अ कधी ती दिदी कधी येते बघ मी पण येतो त्याच वेळेला मग.
हो बौध झाून दिसतात तू.
उद्या मला रिझल्ट घ्यायला तर जायला पाहिजे का कॉलेज वर.
हा हा.
रिझल्ट आणि सर्टिफिकेट भरून आणतो की युनिव्हर्सिटी कडचा नाही तर एकतीस जुलै नंतर. सातशे रुपयाला भराय लागतेय म्हण. हा आत्ता पाचशेला हा.
बरं आहे सर भरणार काय माहिित आहे बाई. मला सांगितलं पी आर नंबर त्यानी पाठव पाठवलाय. काय करतात काय माहित.
तुमचे एक सर चांगले आहेत ग आमचं अस फजे तस. आज आम्ही आमचे जेव म्हणजे. आम आम्ही एकूण शंभर जण आहे ना ग मग त्यामुळ सगळ्यांच कसं करून देतील त्याने.
अई अ आमच्यात कायलानच सोड. आमच्यात तेवढीच अ दहा पंधरा जण आहेत.
हम्म मग त्यामुळं.
म्हणजे तुझ्या घरात आणि आम्ही पोहरीच आहे का फक्त पोरं एकटाच आहे एकट दोघ जणच आहेत पोरं.
हम. ब ते बीकॉमे बीकॉम असल्यांतर तसं ब कॉम बी ए त्यांच्या ऍडमिशनस कमी असतात ना. पण हल्लीकडे आत्ता त्यांचे जास्त व्हाय लागले असं वाटत. मला बी ए बीकॉम वाल्यांचं.
होय होय होय होय.
तुला काय सर्दी झाली का काय?
अ होग.
कशानक.
अच्छा ह. अ
लले फिरायल्यास वाटतं बाहेर म्हणून.
नाही ग दादाच्या पोरगीच मारचोत दादाच्या पोरगीच नाही. दादाच्या बहिणीच्या दादाच्या बहिणीच पोरणी. हा तेस टेनेचा वारस होत तर. इकडे गेल तो साडी बिडी सून जरा म्हनुन अस त्रास वायले जरा.
जरा आहे वही आहे.
हा ह. काय?
काय बाई मग काय तुमची? काही शॉर्ट फिल्म मिळणार होती काय झालं ग?
येणार आहे की बुघू आता कधी टाकतात.
तुझा त्यात काय रोल आहे?
मला किडडप करणार आहेत बक.
तेवढा स भ इथला.
किन पण डॉक्टरचा दोन रोल आहेत पण काय दुसरा आहे त्या. त्याच्यात काही नाही माझं तोंडबीट काही दिसलंच नाही.
हम्म.
म्हणजे एक पोरगी होती तिला घेतलेलं पण ते अचानक. कॅन्सल झाली त्यामुळे मग मला घ येतच चेहरा वगैरे काय दाखवलं नाही?
ह. म्हणजे नेमकं शॉर्ट फिल्म काय आहे?
हडी. म्हणजे आता ते आलंय की सगळं म्हणजे पोरींवर आता कसं हेवायला लागलंय बघ. पोहे हा.
हम्म.
त्यावर हो.. अ जा काय तर हरकणी.
हम्म.
आताची हिरकणी. इंस्टाग्राम, युट्यूब,
हम्म, हम्म, हम्म.
हो ह. यूट्यूबला स्वता जाते कुठ कुठ इंस्टाग्राम आणि युट्यूबलाच होणार अजून कुठं होणार म्हंटल.
अग नाही एक, एकदा विचारलग
हा हा.
काय मग त्याचं काय ड्युरेशन वगैरे काय टीजर वगैरे ट्रेलर काय?
टकणार आहे ह्या आठवड्यात बघूया आता.
आठवडा संपला कि ग
ह हा हा हा आज रविवार हाय म्हणून. टाकायचग आता कालच झालंय सगळ.
हां हां.
बघू आता कधी टाकतात मघ.
मग काय आज काय रील फोटो, व्हिडिओ झाला असेल जास्त साडी नेसलेलीच म्हंटल.
नाही फोटो नुसत काढलंय वगैरे पोरींसोबत सगळं केलय.
हम्म.
आणि झालं एवढंच आणि डान्स वगैरे केलो
जवळचा असा होता काय ग?
होय लाडकाय माझा.
होय.
होय. तुम्ही काय आणले? मग.
ह आणि काय?
काय नाही ग झोप नवातच हा यसग हा
काय माझ तरी एम्बडंशी करून माझी मान आणि
कंबर दुखत असल? जरा झोपायचं पण म्हणजे.
ते एक आमच्या दादाचा बड्डे आहे ना.
हा.
मग ते त्याला एम्ब्रॉयडरी करून गिफ्ट देणार आहेना. मग त्यामुळे आता त्याचा परवा बड्डे आहे मग मला दोन शर्टावरती करायचय त्याच. मग तेवढा वेळ नाही आहे मग त्यामुळ
का
ते एकदाच झाले की झोपायचच आहे. हाय ग लयी चिगुुळाल्यास
अगं लई कस डोळ लईच चरा चरा लागलाय ग बाई.
ड्रॉप्स घाल डोळ्यात.
आता पाऊस पडायला कुठं काय आणल जाऊ सांग. एक लळ लळ तर हे थोड डोळ्यात तेल घालून बसतु आता.
अगं मला तुला फोनच लागत नाहीये. आन नंबर हे. मना लागलेय ते.
हा.
आ.
काय म्हणा लागलंय नंबर.
नंबरच ते हे म्हणाला कायतरी वेगळंच म्हणा लागलंय क ते एरर दाखवा लागले मला.
ते काय झालं काय माहिती का.
विचारा पाहिजे.
टास्क व्हय व्हय तोच आहे नंबर. टास्क नाही येत का आता.
काय टास्क तर आले नाही आहेत ग्रुपला तर टाकलेत.
ह. टाटा
म्हणजे टास्क कामाने येत नाहीये त वगैरे असं
हम्म येना त झालंत ग म्हणजे चालू माझं पण इना झालंय की का.
बाई.
काय तर जाऊ दे म्हणायच. हा कधी देतात.
हम्म.
आता दोन कॉल आहे गेले त्याचे पण पैसे मिळता?
नाही.
म.
ॲफ कॉल वाया गेल्यावर मिळत नाही ग.
यार शी उगाच केल वया.
बक.
काही नाही एका दुसरा कॉल वाया होणारच होता.
अहो दोन गेले एक सोडून.
किती कॉ म्हणजे तुझं आता किती राहिलेत कॉल करायचे?
का चालू झालंय ना आता केलये मी हे चालू.
हम्म हम्म हम्म.
म्हणजे आता पाच कॉलचा आलाय काय तुला टास्क.
हा पाच कॉल चा आलाय.
मला आता माझे आत्ता माझे आता काहीतरी तेवीस चोवीस झालेत वाटतं अजून एक तो अजून एक कॉल राहतोय म आणि पाच परत टास्क येतात.
हम्म हम्म मला कर कॉल तू आता म
हा तेच करतो आता मग मला अजून त तिथे पोरगीच तो नंबर पाठवतो म्हंटलीस अजून पाठवलीच नाही.
लई वाटतो ग. त्यांना मी कॉल करता त्यांनी म्हंटलं माझं झालंय कॉल फ्रेंड